अगं काय करत होतीस?
काही नाही ग असंच बघत होते, मोबाईल वर थोडस काय- काय आलंय? जरा बघत होते.
ह ह.
अगं काही काही तर उठल्या उठल्या मोबाईल बघायला लागतो, म्हणजे अ-मला पण ही सवय होती हा. थोड्यात अ-एक मागच्या वर्षापर्यंत सांगते तुला मी. म्हणजे मी उठले ना उठल्या उठल्या आधी मोबाईल घेत होती, आणि सारखं अपडेट करत होते कोणाच काय चाललंय अस स्टेटस असतील, व्हॉटसअँप वरच किंवा इन्स्टावरच्या स्टोरीज असतील, मग ते बघून तेच बघत असायचे अगं मी.
अच्छा!
पण मग तुला सांगू का अ-काय व्हायचं, आता माझी मैत्रिण मैत्रीण आहे हा म तिचं सारखं स्टेटस असायचं की आज इकडे फिरायला गेलो, आज तिकडे फिरायला गेलो. आणि मग तिचं बघितल्या नंतर मला पण वाटायचं ना कुठेतरी की मी तर घरातच असते. मी कुठेच जात नाही फिरायला.
हा अगं अगदी बरोबर बोललीस. असं मला पण व्हायचं.
हो- मग मी मग नवऱ्याचं डोकं खात बसायची की. तू तुम्ही ना फिरायलाच नेत नाय नाय मला फिरायलाच नेत नाही मग -आणि ते त्यांनाही वाटतं. वाटायचं की. सारखं- सारखं कुठे फिरायला नेऊ हिला. आधीच एक तर सुट्ट्या नसतात त्यांना. मग सारखं-सारखं फिरन फिरणं करतं असते. मग ते पण न्यायचे मला आता ठीके नकोच भांडल म्हणून वगैरे. ते पण मग न्यायचे पण मग हे सारखं-सारखं- सारखं जेव्हा वाढलं मग भांडणं व्हायला लागले दोघांमध्ये असे मग त्यानंतर काय केलं मी थोडे दिवस. बंदच केलं ते. म्हणजे अ फिरणं वगैरे अशा काही गोष्टी
हा -हा -हा.
तर मग त्याच्यानंतर परत मग असं सोशल मीडियावर नवीन ट्रेंडस. चालू झाला की हे दागिने घेतले. ही साडी घेतली. ट्रेंडी साडी आहे. या अशा गोष्टी सुरू झाल्या म मी त्याच त्या गोष्टीच्या मागे लागले. पण मग कुठेतरी कुठेतरी ना मग मला.. लक्षात यायला लागलं की. नाही-नाही या बाहेरच्या गोष्टींमुळे आपल्यातच कुठेतरी वाद सुरू झालेत. किंवा काहीतरी होतय असं म्हणून मग. मी ते थोडस बंद केलं. आणि मागच्याच वर्षी मी इन्स्टा पण डिलीट करून टाकलं.
अच्छा.
असं आणि तुझ्याकडे कोणते कोणते ऍप आहेत?
आता माझ्याकडे बघायचं झालं ना. तर मला पण हे लक्षात आलं की खरोखर की सकाळी उठून आपण मोबाईल बघतो, नंतर मग आपला वेळ वाया जातो मग नंतर मला असं हे व्हायचं दुःख वाटायचं अरे! आपला एवढा वेळ गेला, आता आपल्याला आवरायला खूप भरभर आवराव लागणार आणि आवरून जावं लागणार, असं व्हायचं मी फेसबुक वापरायचं बंद करून टाकलं, आणि इन्स्टाग्राम बघते कधी कारण थोडस स्वतःला पण आपण ठेवलं पाहिजे म्हणजे! ठ आपल्या.. काय चा आपल्या क त्याारे कत सोशल मीडिया. दवारेच करणार त्याच्यामुळे आपल्याला थोडस त्यांच्याबरोबर सुद्धा जुळून घेण्यासाठी.. आपल्याला ते मग ते इंस्टाग्राम मी उघडते बघते थोड. य चा का नाही ते पण नर नंतर लक्षात आलं की अरे आपण उघड.. आपणला ब राहतो ब राहतो त्याच्यामुळे मी स्वतःला द मग थोडस हे कर.. थांबवते आणि कमी कमी प्रमाणात बघते आणि माझं जे काम असेल ना त्या कामामध्ये.. कामाच्या जर संबंधी काही जर असेल तर मग.. त्या गोष्टी मी तिथं बघत राहते मी ते बघते आणि मग मला जे काय बाबा महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी मी घेते कारण मी स्वतःवर आता खूप कंट्रोल करत आणले हो. तुला खरं वाटणार नाही पण मला सांगायचं. पंक त स्वतवर.. कं करत आण क आपण त्याचा वापर कमीत कमी कराय. आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी सा करायचा.
गरजेचच आहे आणि अग ते गरजेचच ते्म हम् स्वतःवर नि.. बंद घालणं खरंच गरजेचं आहे कारण मग ते सारखं मोबाईल सारखं स्क्रोलिंग जेव्हा करत असतो ना.. तर त्याचा परिणाम आपल्यावरच होतो त्या गोष्टी नंतर मग जाणवतात आपल्याला.. आणि आता तू.. अ एक बातमी बघितलीच का टीव्ही वर सारखी एक बातमी य ती एक. युट्यूब वर पण ती बातमी ते एक म्हणजे त्यांच काही.. ते लग्न ठरलेलं होत आणि ते फिरायला गेले वाटत.. प्री वेडिंग शूट असं काहीतरी होतं आणि त्या होणाऱ्या म्हणजे अस.. आरोप लावले ख ख का आपल्याला मा नाही पण अ न्यूज जेव्हा ब.. आपण तर कुठेतरी परत त्रास आपल्यालाच त्रास होणार. अ आपण म्हणतो ना विश्वास ठेवता येत नाही पटकन कोणावर आणि आज च.. ज मुली अस केलं का म्हणे तिची जेव्हा त्यांनी.. ग चे केली त्या.. तिने बर अस त्यात शोधून सर्च करतो ना आपण.. तर त्याच्यात शोधून ठेवलं की कशा कशा पद्धतीने.. म्हणजे मारता येऊ शकत समो किंवा.. प ठ.. र कुठ वाटत क.. आप जस म्हणतो डिजिटल मीडिया झालं किंवा मोबाई.. झा दध तलवार आहे त्याचा तुम्ही कश पद्धतीने वापर.. ता आहात स्वतःचा बचाव करण्यासाठी हम्म हम्म.
हा बरोबर आहे बरोबर आहे तू म्हणतेस ते बरोबर आहे कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ह.
अगदीच बोल ना
हा तू काय
म्हणजे ते तलवारी सारखंच त्याचा वापर तुम्ही एकदा स्वतःचा बचाव कर आत म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी वापरता आहात की दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी वापरत आहात हे तुमच तुम्हाला खर्च करायला पाहिजे तर त्या नुकसानच होऊ शकतं समोरच्याच आणि स्वतःच देखील असं
हा ते म्हणजे कसं आहे अ प्रत्येक गोष्टीला ना दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट अ मग म्हणजे असा जो माणूस आहे त्या माणसामध्ये पण दोन चांगले व्यक्ती दडलेले असतात एक चांगला माणूस आणि एक वाईट माणूस मग आपण कुणाला पुढे आणतो ते महत्वाचं असते तू बघत तू म्हणालीस ना कि त्या मुलीन त्या मुलाला ढकलवून दिलं किंवा त्या मुलीन त्या मुलाचा खून केला म्हणजे तिनं स्वतःच्या मनातली जी वाईट व्यक्ती होती तिला बाहेर काढलं आणि हा तिला समोर आणलं बाहेर काढलं तिन तिनं आणि मुलाच खून केला तिने विचारच केला नाही की बाबा ह्याच्याबरोबर आप लग् आपण एकसं पाऊल उचलायचं बर तुला त्याच्यामध्ये काहीतरी असं वाटत होतं कि बाबा हा चांगला नाहीये किंवा काहीतरी आहे तर आईवडिलांना सांगायचं होतं स्वतः मुलाना सांगायचं होतं आपल्या नाही ऐक तर त्याच्या आईवडलांना सांगायचं होतं पण कसं कुणाच पण जीव खूप अनमोल आहे ना तुम्ही त्याला इतक्या सज म्हणजे तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी असं कुणाचा हे वापर नाही करू शकत आता तू म्हणालीस की बाबा तिनं गुगल वरती पाहिलेलं होतं तू सगळं ठीक म्हणजे हा तिने त्या गोष्टीचा वाईटच उपयोग केलाय ना
अगदीच अगदीच
हा मग ते हा तेच ना चुकीचा उपयोग करून के म्हणजे जी गोष्ट तु पुढ जाण्यासाठी विज्ञानान आणली आहे तुमच्यासाठी त्या गोष्टी तुम्ही चांगल्यासाठी उपयोग न करता वाईट कामासाठी करताय ही एक काळी बाजू झाली त्या गोष्टीची आणि चांगली बाजू म्हणायची झा तर मग काही मुलं अशी पण आहेत की नुसतं त्यांनी गुगल वर बघून बघून शिकलेली आहेत आणि तेनी त्याच्या द्वारे सुद्धा खूप पैसे कमवताय ते गुगल वर शिकून त्यांच्याकड असं म्हणजे काय काय तुला सांगायचे काय मुलं अशी पण आहे त्यांनी फक्त युट्यूब वर डान्स शिकलेला आहे आणि आज ते भरपूर पैसे कमवतय
बरोबर
डान्स मध्ये गेलेले आहेत त्यांना कुठलेही त्यांनी डान्सचे क्लास लावलेले नाहीय नृत्य त्यांना येत नाही तरी पण त्यांनी ते करताय म्हणजे चांगल्या त्याचा वापर नी चांगल्या पद्ती केला पण म्हणजे महवाचं आहे की तुम्ही त्या गोष्टीला कसं घेतय तू मगला कशी म्हणालीस त्या पद्धतीनें
बरोबर आणि शिकण्यासारखं शिकण्यासारखं खूप आहे अगं जस आता मी माझंच एक आ जेव्हा एक्झाम देते ना कुठ कोणत्या पण सरकारी परीक्षांच्या जेव्हा एक्झाम येतात परीक्षा येतात ठीक आहे तर त्यावेळी काय अस वेळ नसतो आणि जेव्हा आपण ऑफलाईन शिकायला जात असतो त्यावे वेळेच बंधन त व क् त त्हाला करा लाो तर त्यावेळी एकतर जाणं येणं पण आपल्याला नसतं शक्य बऱ्याच वेळा ठीके आहे आपण का ते काम कि आप आपली नोकरी सांभाळून त्या ठिका जाऊ पण शकत नाही आपण द गोष्ट म्हणजे वेळेचं बंधन असत आणि ह्या सगळ्या गोष्टी करून हे करण्यापेक्षा मग मी युट्युबला पण छान छ शिक्षक आहेत अगं जे युट्युबला जे शिकवतात ना ते बघूनच मी म्हणजे एक दोन परीक्षा मी अशा पास केल्या आहेत त्या बघूनच मग ते एक छान हो हो अगदीच आणि आताची लोक आणि मी तर मागे आता म्हणजे काल परर्वाचीच गोष्ट पेपर वाचत होती मी तर त्याच्यात मी अशी बातमी वाच ली की जे सी आयडी जो कार्यक्रम आहे ना ज अ एका ज अ याच्यावर लागायचा तो अ चायनलवर लागायचा हो हो हा त ते बघून ते म्हणजे क्राईम पेट्रोल का ह क्राईम पेट्रोल सॉरी सीआयडी ते का क्राईम पेट्रोल बघ हून त्याच्यात ज्या पद्धतीने त्यांनी त्या माणसाचा हे केलेला खून केलेला तर तीच सेम तशीच पद्धत त्या लोकांनी म्हणजे आधी टीव्हीवर बघितली आणि प्रत्यक्षात त्यांनी ती सत्यात उतरवली त्यांच्या आयुष्यात म्हणजे ती कॉपी केली एकंदरीत म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे की नाही ही
हा मग तेच ना म्हणजे त्यां त्या गोष्टी चुकीच्या मार्गासाठी किंवा चुकीच्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला.
हो ना आणि फारच आणि आता आईवडिलां काय म्हणतो ना आपण जवाब दारी खूप वाढली ग कारण आजकाल लहान लहान मुलांकडे पण मोबाईल आलेला आहे. आणि ते काय बघतात त्या मोबाईलमध्ये कस. कसा वापर करतात त्या मोबाईलचा तर खूप गांभीर्याने बघणं ह्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघण.
हो ना तुम्हा आपल्याला लक्ष ठेवायलाच हवं आपली मुलं काय बघत. तत काही नाही हे जागरूक पालकाचं खर तर पहिलं काम आहे माझ्या मते
हो ना ग फार कधी कुठे कुठे हे करणार ना आपण झालेल आहे सध्या आणि मोबाईल आणि मुलं म्हणजे ते जशी म अ मुंगी चिटकते ना गुळाला तस झालेल आहे म्हणजे अ अक्षश रस्त्यावर पण चालताना पण मोबाइल. चालताना सुद्धा मोबाईल बघ. काही असेल का मोबाईल काही असेल का मोबाईल त्यांना आजूबाजूला जग आहे आईवडील आहे. समाज. काही गोष्टच ते विसरत चाललेल आहे हो. अस आणि डोकं हॅलो.